हॅलो हा येतोय
याच्या आधी कॉलसड शता तुम्ही
हा हा हा
हॅलो याच्या आधी कॉल केला होता
नाही
ह एक कॉल दाखवत होता मला असं वाटलं मी उचललंच नाही की काय
नाही नाही नणता केले ना
हम्म
तुम्ही पण लोणच बनवतय म्हणजे तुम्ही स्वतः बनवताय की कोण बनवताय
नाही आईकडे बनवतो आई मला देते
हा हा हा आंब्याचं
हो अंदाज.
हम हम आमचे. पण मम्मीच बनवत असते. दडावी नाही आला बनवून देते.
अंब्याच पण बनवतो लिंबाचं पण बनवतो.
सगळंच बनवतात का.
हा लिंबाच का कधी बनवलं कध
हा हा आंब्याचंबय सीझन मध्ये आंबे असेल तेव्हा जाऊन आलात
हम्म बचला
पंचाह्न वर्ष दोन टिकतात ते घरी बो सर
हो मग ते तर असतच.
आणि ते विकतचा-
विकत असतय ते त्याच्यामध्ये कलर आणि
नाही नाही घरच्याची चव जेवढी छान लागते तेवढी विकत चला ना. हॅलो
हा बोला की.
घरचीच होत ओ.
हा घरचीच चव बाहेरच्या हो गोष्टीला येतच नाही कि. ते बनवा.
हम्
आणि आईने बनव
हम्म मग आईचं बनवलेलं पदार्थच सरच येऊ नाही शकत-
हा आमची मम्मी पण म्हणजे मस्त त बनवते लोनच, वर्षभर आम्ही खातोय. हम्म मग उन्हाळ्या
'हो गेली ती ना माहेरी गलीचे आठ दिवस राहिले आली'
हा आंबे वगैरे खालय का नाही
नाही एजस आमही रेट असतात आता खात आम्ही विकतचे कार हापुस वगैरे मागून म्हणजे आमचे घर त्यामुळे लेट येतात
घरच्या आंबा आहे तुमचा हा मग घरच्या आंब्या असलं की विकत घेऊन खायला लागत नाहीत
अहो मग आता सीझन आहे दिसतायत मग आवडतात‌पण आणतो
हा
घरचे लय पिडतात ना
हा लेट येतात बरोबर घरचे असले की थोड ते घरचे म्हणजे लेटच येतात मार्केटमध्ये कसे थोडे लवकर येतात ना त्यामुळे आपले पै येइपर्यंत मग वाट बघत बसाव लागतय
मग तेच तर मुलांना कायदम मुली
तो ना आता मार्केटमध्ये आंबे आलेले पण आम्ही ते केमिकलचे वगैरे म्हणून आम्ही घेतलेच नाही
हो ना.
आता ते केमिकल वगैरे त्या त भरपूर असत.
हो ना जास्तच झालंय आता तर जास्त खूप भलं आहे केमिकलचं.
त्यामुळे हमही ते बाहेरच विकत घेऊन. कल म्हट आता कधी आपण गावी जातो ना तर गावी जाऊन खायच.
तुमची माहेरी की सासरी ते
अ माहेरे आहेत आमच्या आपण आं सासरे नाहीत.
नाही का.
हम्म आता आता अंबे कसते लेट लेट ेतात ना मे च्या ए एड ला म्हणजे शेवटच्या पंधरा दिवसर
आमचे पण ते सुट आमचे पण ते गावठी आमे जून जून म येतात फार
हा तसच होतंय ते शेवट शेवट त्याच पाड असतं आणि मग ते लेट होतय पिकायला आणि मग ते पावसामध्ये पिकलं क नाही मग. कोण खात नाहीत कारण पोट वगैरे बिघडतय पावसात
असंच आहे सेम तुम्ही जस सांगितलं तसच आहे आमचं पण आमचा पण पाऊस जातच आंबे येतात.
हम्म तसच त्यांनी त्यांनी कोणी असं म्हणजे गावातले ओळखीचे वगैरे असतात ते देतातच आंबे पिकलेले. त्या तेिथे भरपूर खाल्लेत आंबे तसे
हा.
आंबे फनस करवंद, काजू
आमच्याकडे बिकते. ंद येतच बिकायला
हा हा तुमच्या गावी बी नाहीत काय भेटत जंगलात
नाही आमच्या इकडे नाहीये आम्ही इकडे नाशिक भागात द्रक्ष हा.
बरोबर आमचं तिकडे कोल्हापूर भागात कसं असतंय म्हणजे डोंगर वगैरे जवळच आहे ना त्यामुळं डांंग.
हा ना.
हम्म, आता आम्ही इकड गावा इकडे याच्या आधी गेलो होतो. जंगलातच खायला करबंद वगैरे, पोटभर खाल्ले.
हम्म हम्म... म्हणजे तिथे विकायला असतात का?
विकायला नाय, आपण खायचे तोडून..
हो का.
हा, झाड ते जाळे असतात ना करवंदाच्या.
हम्म हम्म...
हम्म विकत नाही.
आमच्याकडे जसे द्राक्षाचे आहेत. तसे तुमच्याकडे करवंदाचे.
हा मग ते ला ते जंगलात आलेले अस
ह हो ना तूच ना
हम्म, आता जंगलात म्हणजे, गावाच्या बाहेर... अ, शेती वगैरे चालू होते ना ते, इकड ते भेटतंय सगळीकडं, त्यामुळे एवढं काय ते, विकत, वगै, रे घेऊन खावं लागत. नाही आम्हाला.
हं.
अं करवंद म्हणा, जांभळ, अ फणस, काजू..
सगळंच आहे आमच्याकड, फक्त... माणसं सुट्टीला जाऊन राहायला पाहिजे, सगळं भेटतय खायला. सुट्टीला, सुट्टीला गेलं कीं सगळं भेटतय.
हं साजूक पन हाय काय घरच?
काजू पण आहेत, काजू आहेत, फणस आहेत, आंबे...
हं हं...
करवंद, जांभळ,
आमच्याकडे, आमच्याकडे सीताफळ, रामफळ, आंबा.. आणि, द्राक्ष.
आमच्याकडे द्राक्ष नसतात खरे, सीताफळ पन कोन झाड लावल तर. नाय तर काय मं एवढं काय नाहीच.
हम्म ते ते तिकड, बा. म्हंजे बागाच बन बागाच तयार करत असतील.
हं, तुमच्याकडे कशी काजूच बाग हाय, तशी आमच्याकडे हिकडं
हं हं ह्याच्या सीताफळ, द्राक्ष हं हं हं म्हणजे ते.. प्रत्येक ह्याचानुसार येणार पीक हाय ते म्हंजे मातीवर असतंय ना ते.
हो हो हो डाळिंब पन, डाळिंबाच्या बगा आहेत आमच्या.
हा.
नाशिकला तर द्राक्ष असतातच. नाशिकची द्राक्षेच फेमस आहेत.
हो ना.
तुमच्या घरी बागा असतील ना?
हो आहे ना, द्राक्षाच्या आहेत, पेरूच्या आहेत, परत डाळिंबे. आणि हो
मार्केट मध्ये मोठे मोठेच येते. हा डाळिंब. हम्म हम्म मग भारी तुम्हाला पण भरपूर कॅबेट
हो आता तुमच्याकडची फळ वेगळी, आमच्याक ककडे वेग येतं तुमच्याकडे काजू आहे नारळ अस तेब करवंद
म तेचं प्रत्येकाच्या त्या म्हणजे अ जमिनीवर अवलंबून कुठलं फळ येणार
हो तेच भाग जस तस भाग मिलं त्याचा
हा आमच्याकड फनस पण असत तुमच्याकड नसतील ना फनस
नाही असं कोणी लावलं झाड कोणाकडे खूप रेअर येतो
हा आमच्याकड सगळं शेतात बघितलं तर ते फणस घराच्या पाठीमाग पण ते फणसच पण भिंतीत जिथं पिकते तिथं खात नाहीत असं म्हणतात आता तुमच्याकडे द्राक्ष भरपूर असणार तुमी थोडीच खात एवढे आमच्याेड फनस वगैरे असते पण एवढं खाऊ वाटत
आता तुमच्याकडे काजू आहे, काजू आहे तुम्हाला काजूचे जास्त हे नसेल विशेष?
काजू वगैरे ते आहेत, आमच्याकडं पण काजू.
तर कसं जाणार काजू?
काय ते?
काजू.
काजू कसं ते जर भरपूर उत्पन्न निघत असेल, तर मग लोक विकत्यात. नाहीतर छू एक दोन झाडं असली, तर मग ते स्वतःसाठीच ठेवतात खायला.
हं तुमच्याकडे
आमची आमची पाच पाचच झाड हायत त आमचे. जास्त नाहीयेत पाच आहेत. पण आम्हाला बस होतंय. हा मग आम्ही त्याची ओल्या काजूची भाजी वगैरे जास्त बनवून खातो, सुखपर्यंत वाट नाही बघत. कारण शेतात जाईपर्यंत ना कोणीपण घेऊन जातं चोरून.
हा तेच सगळी कडं तेच.
मग त्यापेक्षा, ते ओल्या काजूंची बियांची तुम्हाला माहिती असेल ना, भाजी वगैरे
आम्हीपण आणतोना, ओले आणतोना विकत.
हा मग ते ते आम्ही ओले ओले जुन झाले ना जरा, तर तेच काढून आणतो आणि त्याची भाजी वगैरे बनवून खायची म्हणजे लोकं ते सुकल्यानं तरच्या बिया असतात ना, ते ठेवत नाहीत झाडाखाली.
हो बरोबर हाय.
ते चोरून वगैरे घेऊन जातात म आप ल्याला कायच भेटत नाही, त्यामुळं आम्ही ते तसंच
तुमच्याकडेपण आहे ना
हम्म ते तिकड शे ताकडं कोण नाही गेलं की, मग ते येणाऱ्या जाणाऱ्यांचा फायदा होतोय. काढून नेतात सगळं.
हम्म बरोबर हाय.
चालेल करते मी परत, फोन तुम्हाला.